हॅलो
येत आवाज
हा हा येतोय आणि लागला होय मलाच
होय तुमलाच लागला
हम ह
मी त्याून मला वाट काय
का
मम्मीच्या ह्याच्यावरती मला पाठवलायच म्हटलं
नंबर वरन पाठवली
हम आता कॉल झाला ना मम्मीचा आणि परत मला झाला म् नबरते मी
हम्म हम्म चालते की
हम्म हम तुमच्या म्यात काय फोटो
सग एफ यक
नंतर ओपन करतो नंतर कॉल नंतर कॉल कटवायचा हाय काय काय आहेत बरच
हा
आणि आता कस कॉल त्याच्यामुळ
हा.
मु संंद्याकाळी लागल कॉल.
अे नेट लागते याला जर नेटवर्क नसला तर कॉल लागत नाही.
तेच की तुम्ही म्हटलं नाही का परवा नेटवर्क नसला आणि डाटा पण पन्नास टक्के कमी झालं तर पण लागत नाही ना?
होय.
मग आत्ता कसा अजून डाटा आहे. अजून अ
हम्म. अला काय?
आला की त्यालाच घेऊन आला म्हणून वेळ झाला तिथं अंगणवाडी
हा हा. त्या जवळच आहे वय.
जवळ आहे आमच्या इथून. चम्मचला
हम्म हम्म.
कोणाशी बोलाल्या काय करालस विचारतय. ती एक वाजता येत्या. त्यांच्या एक पर्यंत असत्या. साडेनऊ ते एक.
मग क्लास ला पण जातय ना?
होय. हा कस लहान होता छोटा होता ना तिला जेव्हा मी नर्सरीला घातलेलं मग तिचं कसं नर्सरीचं एज झालं तर तिचं ज्युनियरचं होत. आणि मला कस डिलिव्हरी मुळे वगैरे कड माझ लक्षच गेलं नाही. दोन सिजर असल्यामुळे त्रास पण होत होता मला. मग हिला अजून पेन्सिल वगैरे पकडता येत नव्हती. मग त्या त्या मॅम माझ्या ओळखच्याच होत्या. म्हटल्या माझ्याकडे पाठव म्हटल्या मी करून घेते, मग तिला कसं सवयच लागली आता. आता त्याला करायची ट्युशन लावायची असं गरज नाही आहे. करत्या ती.
नाही. लहान मुलांना आतापासन जर का सवय लागली तरच ते पुढे अभ्यास करत नंतर मग अभ्यास
हम्म. नाही ऐकत कसं डिसिप्लिन हला पण ह्याला सातशे रुपये फी आहे ट्युशनला मी लावलेय की नाही पण त्यांनी सगळं नर्सरीला जर शिकवणार स्कूलमध्ये ते सगळं घेतात मॅम इथं.
हम्म.
ऍक्टिव्हिटी वगैरे असतात सगळं. तिला पाचशे आहे हिला सातशे.
हा.
सीबीएसईी ला आहेत ना दोघं पण.
म तुमची एक्झाम कधी आहे मग आता?
एक्झाम आमच्या अजून ऍड पडली ना अजून यांचा निर्णय चाललाय नाही का? ते हच्यामध्ये मुंबईला आंदोलनाला पण बसल्यात मुलं. एज वाढवा म्हणून.
हा हा.
कस असतय. अठ्ठावीस लास्ट इयर त्यांची होती या वर्षी मग त्यां हुशार विद्यार्थी पण जे त्यांच खराबच होत ना चान्स नको का त्यांना पण. मग ओपनला बत्तीस
पैसे की
अडतीस का असं चाललय.
आणि जे हे होत एक दोन मार्कां सतत ते परत अभ्यास करायला बघत ना मग त्यांच त पण करून करून पर्यंत एज जाते.
ती करतातच जी एक दोन मार्गने जातात ती करतात आणि आमचे हने पण पोलीस भरतीच करायचीत. त्यांनी तर आमं एक एक मार्काने वेटिंगला सुद्धा त्यां नाव आल्यावर एम एस एफ च पण आलत त्यांना पहिला कस जे पोलीस भरतीत बाहेर होतात का नाही एवन मार्क म्हणजे एक मार्क वगैरे अस ते एम एसएफ मध्ये यायचं मग त्याला कुठं पेमेंट परवडायचं नाही ना आणि स्टार्टिंगला ते मुंबईला होत. म मुंबईचा खर्च आहे ते सगळं जमायचं तेडं विचार करून प नाही परत करायचं म्हटले म त्यानंतर सतराची एक भरती भेटलीच नाही ना आम्हाला सतराला झालीच नाही भरती. सतराची झाली जे फॉर्म भरला तो झाली एकवीस बावीस ला. दोन तीन वर्ष गॅपच होता. आता आहेत आता आमचा अंडी होलसेल परत प्रॉपर्टीच करतात.
हम्म हम्म
देणं घेणं प्रॉपर्टीचं जागा घर
अंडीच्या होलसेल ना इकडं कुठं
इथं आपल्या इचलकरंजी तच की तस येतात क डेकनला वगैरे घेऊन येणे. दुकानवाल्यांना होलसेल अंडी घालायची.
बघितलं असेल मग. म्हणजे तुम्ही घरातून पण होलसेलला देताय काय? घरात असे न्यायला आल्यावर पण येत का मग आमचे पप्पा आले असतील.
घरी नाही आली सरजवतीने कधी घरी कोणा म्हणजे घरी मी काय ठेवत नाही इत.
नाही कोणते ह म्हणजे घरी म्हणजे घ्यायला आले की होलसेलला देतात.
ते जवाहरनगरमध्ये जात असतील ते हापीजी म्हणून नाही त्यांच्याकडे जात असतील मग.
ते काम माहित नाही मग. नाही आम्ही आण आता नाही आधी आणत आधी आणत होते.
हम्म आता महाग झालं त ओ अंडी.
हम्म.
शे दीडशे ला एकशे तीसला ट्रेड होतो आता एकशे ऐशी ला मिडियम असतोय. दोनशे वीस दोनशेचाळीस असं झालंय. होलसेल ला सात रुपयाला अंडा झालाय आता दुकानात साडेआठ. आठला देतात.
हो साडेआठ ला आहे.
म कुठला कुठ हिशोब केला बघा कि.
होय.
सगळं महाग हाय.
महाग झालंय आता सगळं. ओपन होय.
शहानऊ
होय शहानउण कुळी मराठा. ओपन भोसले पाटील हाय मी
भोसले पाटील हाय काय मग फायदा नाही. जॉब वगैरे काय नाही तुम्हाला सोळा टक्के केलेय. सोळा टक्के केलेय म्ह मग ते त्यामध्ये कसं आहे माहित हे काय या वर्षी या वर्षीचा जो रिझल्ट लागलाय दोन हजार सव्वीसचा. ओपनला पण कमी लागलाय रिझर्ट. कारण की ओपन मधले, कास्टमध्ये जे म्हणजे मुस्लिम यायचे, मग सोळा टक्के मराठा वेगळे झाले ना तुम्ही. मग तुमचं काय तरी एस सी बीसी येते.
हो ए सी बी सी अ नाही ईडब्ल्युएस पण आता ईडब्ल्यूएस पण नि बंद झालय म्हणाय लागल्यात एससी बीसीच काढाय लागतंय.
तुम्हाला एसीबीस तुम्हाला आता आरक्षण आहे ना तर तुम्ही ईडब्ल्यूएस मध्ये बसत नाही. म्हणून तर या वर्षी ईडब्ल्यूचा रिझल्ट तुम्ही मिेरट बघितलाय का?
ईडब्ल्यू एस च बघितलंय की. आता आम्हाला एम सच पण हे करताना क नै आमच ईडब्ल्यू एस पण निघतच नाही सोडा ते पण हे काढायला अं एस सीबीस... ते मधनं जागा कमी असत्यात अन् त्यातनं ऍडमिश... ण भेटलं तर ठीक नाही जागाच भेटली नाही तर काय करायचं.
ओपन मध्ये जायचं ना
हां
आता ओपन पण कमी म्हणजे
आणि ओपन मधनं पण कवा भेटतयं ते एससीबीसी मधल्या सगळ्या जागा भरल्यावर ओपन ची सगळी झाल्यानंतर ओपन मध्ये जागा शिल्लक राहिली तर ओपन मध्ये ऍडमिशन भेट ते तिथं त्या कॉलेजमध्ये आणि चांगलं कॉलेज व्हय आणि चांगलं कॉलेज भेटलं ठीक ओ कुठल्या पण कॉलेजमध्ये भेटल्यावर काय करायचं.
मग तुम्ही डिकेटीला घेणार आहे ना?
बघू की कुठं भेटतय आता डीकेटी नायतर तर के आयटी नायतर तर आर आय टी
हम् एससी बीसी म्हणजे मग सोळा टक्के घेऊन काय फायदा झाला नाही.
होय.
त्याचा फायदा इकडं झालाय पोलीस भरतीला नाही तुम्हाला एससीबीसी मध्ये बसवलत का नाही. त्याचा फायदा इकडं म ओपनवाल्याना झाला. त्यानंतर ओपन मध्ये र्याह्यलं कोन मारवाडी का येतच नाहीत असा एक्झामला वगैरे जास्त. जेनमध्ये पण मुलं करतात मुली म्हणजे... प्रॉपर्टी असत ढिगभर. मग ते हे करायचं ते करायच असं काय नसत त्यांचं ह्याच्यामुळे कसं मुस्लिम पण ओबीसी मध्ये अर्धे आहेत. अर्धे एडब्ल्यू एस मध्ये जातात अर्धे ओपन मध्ये बसतात. त्याच्यामुळे पण म्हणजे मॉबच कमी आला ना तर लिस्ट खाली येते हो असं
होय सगळेजण आता ह्याला पण नाही. एमसीएलापण सगळी एसीबिसी सगळीच अडकल्यात आमचं ते पण निघत नाही सोडा त्याला जुन पुराव आजोबांचा पुराव काय तर लागते ना, तिथे आम्ही कुणबीच हाय असं लागतय की.
कुणबी दाखला लागतोय क तुमचा
होय, मग ते कुणबीला ते पुर नवीन एक अ नव्वदच्या आधीच, काय एकोणीसशे साठ सत्तरच्या आधीच काहीतरी लागतंय पुरावा. म्हणजे आजोबांचा नायतर कुणाचा शाळ सोडलेला दाखला नाहीतर का असलं तसलं काय नाहीये आमच्यात.
मग तुम्ही ओपन मध्ये बसताय.
होय ओपन मध्येच बसते त्ये निघतच नाही आमच काढायला गेलं तर. बघितलंय सगळं करून.
होत असले लाडाचा भावाला उपयोग येते.
होय नाही बघितलं आता. एमसेला पण एस सीबीसीच काढयसाठी पण एस सीबीसी चं सर्टिफिकेट निघतय. पण त्याच्यासाठी ते व्हॅलिडिटी सर काढायला तेला पण ते जुना पुरावा लागतय. ह व्हॅलिडीटी शिवाय एसीबीसीचा का उपयोगच नाही. आणि व्हॅलिडिटी साठी ते जुन पुरावा लागतय. मग ते नाही मग का उपयोग काढून ते.
माझी मध्ये असच झालत की एक्झामला. दोन सोळाच्या ओबीसी नसते माझ्या ओबीसी सगळं होत. पण व्हॅलिडिटी निघत नाही आमची. मग मी ओबीसीच भरायच सोडून, ओपन मध्ये भरला फॉर्म. मग नंतर ते अ लागली मी रिट दोन हजार सोळाला एक मार्काने वेटिंग ला होतो ना मी. म ओपन ची लागली एकशे एक्केचाळीस आणि ओबीसी लागले, एकशे एकतीस आणि मला नंतर सगळे तर नंतर म्हणतात. नंतर म्हणून काय फायदा आहे.
ह ह
हम सगळी मजा अशी आहे आमच्या लाईफ मध्ये.
हम्म मी लावतो. काय मम्मीच्या फोन वरन लावतो.
बरं बर
हा.